अ मला कॉल आला महिना तुझा हॅलो हा काही नाही आत्ताच जेवण झालं जेवण झालं आताच
हो मग हाच नंबर आहे
हम
हे तुझा करू येईल टास्क
हां हो ना
हा
खाल्नी म्हटलं भाजी तू पाठवलेली
हो
कशी केली पनीरची भाजी छान वाटली
अगं काल म अमृता आशुला सांगितली पनीरची भाजी मग तशी मग केली आज कांदेमध्ये चिरून घ्यायचे हो हो आपण कसे चिरतो अशी मधातून चार फोडी कर
हा हा हा हा
अ तसे सगळे कांदे चिरायचे आणि
हां
उकळायचे अग ते पाण्यात उकळायचे
हा हा हा
आणि त्यात मग तीन चार टमाटे पण टाकायचे
उकळत
आधी कांदा होऊ द्यायचा पूर्ण त्यात कांदा होऊ द्यायचा चांगला आणि नंतर मग थोडं
हा
अर्ध क ते टाकायचे लसण टा टाकायचा मिरच्या टाकायच्या तरी मी मिरची विसरली होती मगी टाकायची हम्म मिरची विसरलीच होती मी हो हिरवी मिरची नाहीतर शिमला मिरची काजू टाकले होते ल होऊ द्यायचं मस्त
हम हो का काजूकचे टाकायचे किती बी तेला त मी
पाण्यात तेलाच नाही
हम्म हम्म हा हा
चांगलं उकळून मग ते मिक्सर मध्ये बारीक करा चांगले तेल टाकायचं कढई मध्ये त्यात लवंग टाकायच ची मिरे टाकायची हे जिरं लवंग वगैरे आपण हे टाकतो ना कलबी कलमी टाकायची एकदम कडक तेल नाही मुधयचं
ह
स थोडस फ्लेम त्याची लोच ठेवायची नंतर मग त्याच्यात अ तिखट आधी हे टाकायचं का काय असते ना तर धणेपूड टाकायची आणि नंत तर मग सगळी पेस्ट टाकायची ती पेस्ट टाकल्यावर त्या नंतर हि मसाला पनीर मसाला टाकायचा कोणता पण चांगलं आणि मग ती व
हा हा
होय
म्हण ते एक पनीर टिक्का
ते पन म नाही ते तस नाही आहे ह ती
पनीर
व मग पनीर कच्चीच पनीर टाकायचे त्याच्यात
हो का हो हो त्या तू म्हणे पनीर टिक्का मसाला हा
हो मग कोणता पण मसाला चालते ना पनीरचा
तू म्हणे पनीर टिक्का मसाला टाकला
होता तो टाकला म हम्म सांभळ टाक खायच थोडं
अ
वरून
हां सभार वरतून टाकायचा मग नंतर
हो
करून पाहाला किल मग
ता ब्यार बे द्यावा मट छली वेस हो ना आर्ता सासूबाईचा फोन
हो केला आता नव्हता
हो काय हा ह मनल केलत
हा
मी नरसी बोलली का
पाणी पिकडे हो बोलली ना
कुठे आहे सध्या परत वाढायला
नाही अचलपूरला
हो का डायरेक्ट अचलपूर्लीच गेले त्याने
हो जाणार आहे पप्पा आहे जाणार आहे उद्या उद्या जातील की परवा जातील
हो का तेल काडी बदला की परतवाड्यावरून
तो
तो माझाच ड्बा आहे हो पूज्याचा डबा आहे मी काही देऊन नाही राहिली त ह हो पूजाचा डबा येते मी काही देऊन नाही राहिली तिथे जमागेल तेव्हा दिल्ली
जाोन
हम तुला बरं आहे ना आता तब्येत वगैरे चांगली आहे
मी किती दिवसात कारवा चांगली आहे तब्येत दुखतच होती थोडी
हा ते की नाही थोडासा वेयाम वाले म्हणजे व्यवस्थित हो दे
हो हम्म उद्या जर पप् गे समजाीर घरी थांबली तर मग येशील का
हम्
ह घरी
हो दुपारी येईल तरी बारा ऐकले येईल मग आजीचं जेवण वगैरे झाल्या होत आजीचं जेवण झाल्यावर रीलमा
हो हो
हा मंग आ रु लागते तुला तुझी रू
हा हो मग हे वरचा सज्जा काढू मग
हा मधुराला बोलावून घेतचो सध्याशी.
हो ना सध्याचे बनवून घेईल कारण हा सकाळीच जाईल दुकानात.
बरं बरं. जया काय भाजी करणार.
ह्. मटकी.
अ. मटकी. हो. होना मी आज केली होती मटकीची उसळ. कोम फुटायला ठेवली का.
पवली ना डोळ्यात चालल्याना ते.
त हा हा हा.
अ म माझे ते एवढे छान आले होते मटकीेले मोड. हो लंबे लंबे होते, मग दोन दिवस. चौदार के
प्याज
हो ना दोन दिवस अगोदर केली होती अ मग अ त्या दिवशी काही केले नाही फडक्यात बांधून ठेवले. एवढे कोंब फुटले त्याला त्या कापडाच्या बाहेर आली
बापरे एवढे मोठे झाले का.
हो. आज केली ना एवढी मस्त लागली उसळ. ते चिट्टी मॅडमचा फोन आलाय दिली मग त्यांच्याकडे. हरषपूर्ती ठेवली होती एवढीशी, पण तो घरी जेवलास. नाही पियुष च्या घरीच जेवला. हम्म.
त्यांना पैसे दिले का मम्मी बाकीचे. दोन हजार.
कोणाचे अ. नाही द्यायचे आहेत ना? ते दोन हजार तीन नाही ना? अ महिना व्हायचा तोच्यात. अ तू म्हणे ना तारीख आहे म्हणे मला सांजो मग ह. किती तारखेले पासून डब्बा चालू झाला मग माहीत पडते. ते तू पाहिजो आता फोन पे मध्ये. नाही वहिनींन पाठवले तुझ्या ह्याच्यात. ह.
हो. पहिलाच दिवस होता विनू ची तब्येत खराब झाली होती त्यादिवशी.
हा.
हॅलो ह.
हो ना.
एक मैत्री.
तुमक जेवन झालं.
आजी झोपली, मी म्हणत होते त्या ड्रेस. हा. काय बोलोवलं होत.
पिलो बोलो, उशी उशी गरम पाण्याची उशी. हम्म.
हो ना हो ना मण सांगत होते मग प्रतीक न का दीपक भाऊ न घेतली होते आणि मग
ह प्रतीक न घेत तिला सांगून ते करणे नाही आवाज
हो हो सांगेन ना ते म्हटलं ड्रेसचा अस्तर वगैरे घेऊन तो नेऊन द्यायचा होता त्या तिच्याकडे म्हणजे ती शिवल तरी ड्रेस आता उद्या ब्लाऊज वगैरे घालून पाहतेे मी आणि ते ड्रेस पण असत घेऊन घेजो मग नेऊन टाकतो मग आणि मग ते मापाचंही सांगतो मी ब्लाऊजच बरोबर झालं का मग
हो
कसला तरी आवाज
हा ना
हम्. मारजू चक्कर. येशील म्हटलं घरी, दिदीचा काही फोन नाही आला इतक्यात.
तेना. हो ना किती दिवस झाले आलाच नाही?
हा ना किती लिहाचेयं. एक तारखेला केला होता तीन मला माहित आहे ती ड्युटी वर चालली होती तो काहीच नाही करू रला तो काहीच नाही करू र्याला काय माहि तिथे पयुश पण नाही करून राहायला ते दिव्या आणि दिदी ह कुकडीची आई तिला ती बोलू शकते तुझ्यासोबत
हा हो कास्क
मग अशी विचारलंच नाही मी तिला बोलन मी तिला मग मी म्हणे महिमातून कॉल लाल म्हणतो त मशरूमचा वगैरे विचारशील हसलेला आवाज
म्हणून हो तस तर बोलता येते त च्या कॉल वर बोलत ति जर मला कॉल केला बोल ना मी मी हेीमि शकेतो
बरं बर करजो ना मग
हम्म
हर्षला हर्ष हर्षशी बोलली आहे तू याच्यावर त्या दिवशी
हो बुंदी आहे ना
हा ना
हो
त्याला करजो ना कॉल मग
हा कर न
हम
ऐंशी रुपयेतर
तेलमुणा हो ना मग कायच बोलायला पाहिजे बोलाय लागते मग नुसतं मग दुसरं काम चालू होऊन जाते ना मधुराचे झाले कंप्लेंट दुसरं चालू झालं तुमचं
हा तिला मदतूनच आले
हो
चौदाच झाले ना कॉल
हो हो ना तीच व्हायची होते तर प जॉबला ले ना उद्या पाशी
हो हो ना सांगितलं ना सांगित
होा बाकी काय म्हणतोय
मला कधी लागते का नाही
कग
हो आवर. तबरायलाय एक कॉल झाला. बाकी अड.
हो का माझ आ मी आवरल पण माझा पाया दुख. त होताणून बसली बसून राहिली.
हो तो तेला हर्ष कुठे पाहतो जर तो त जर जागेवर नसला तर मग डबल कॉल तुलाच करतो एक
कांहीं तरी आवाज नाही तो आहे ना बाहेर बसलेला आहे ओम आलेला आहे वाटतो. होओम आलेलाय ओम ओम आलेलाय म्हटलं. हा आवाजीवर आहे ना. बाहेर ओम आलेला आहे तिती हुशा आहे बसले आहेत पोरं बाहेर दरवाजा लावून बसलीय मी घरात
त तो बोलत हम्.
होल.
हम्म. नाही ना लाजू
आहेय. लावलंय.
कायटलं
खाय. नाही ना. प्र पाप पाप
प्रोग्रेस दाखवून राहिला ना. प्रोग्रेस दाखुऱ्याला तेरा मिनिटच्या वर
होव ना.
कशाचा बॅग उघडत आहे का तू
कशाचा हो.
बॅग बॅग उघडली का हा चेनचा आवाज आहे हम्.
हम्म. ह कट कट. डबल तसे झाले ना बारामीेली
तस जमते का? हॅलो रमतय का तुचं?
हा.
हा.
र फड जमते ना.